काय करून राहिली गं.
आवाज येईना ना, आवाज
हॅलो. म्हणलं काय करून राहिली. हा का, झालं का जेवण.
जेवन झा
जेवण झा झालं गं. हं. कितीविला आहे गं तू, हा झालंन माझं. ह आ ह काय करूल आता पुढं हा पुढं काय करूईल तू..
बीएसी.
ना का बी एस सी.
तुमी
ह मग ते का माझं शिक्षण का बारावी होईल ग..
फग बारही ले का.
हा मग आता बाराही झाली लग्न केलं ना माझं. य ना
हा मग काय करते तरी शेतीतच ये ना.
आता काय घातव
आता चालू आहे गोबी लावणं. हा येते ना आता शिकले नाही आले तर सारं काम.
मममी पापपा कडे शिकखले द शिले का.
हा इथ शिकले मम्मी पप्पा कडे नाही शिकले मम्मी पप्पाकडं नाही करत नाही एवढं असं काही काम.
हा क करा लागतात ना.
हा मम्मी पप्पा पप कडे काय. असं पाऊस जर असलं तर दिवसभर आराम करायचा काही. पायची मम्मी पप्पाच घरी राहतात आपल्याला कुणीकडे शहातात नितीन..
हो ते बी.
इथं ल्ला असला चिल्ला असल तर शेतात काम आहेायचे.
इ करासगत.
हा. तुझं आता काय पुढं काय करतेसत बि ए सी च कर. कपडो काय काय.
मी मी करीत होते दुसरं मग्राफच कधीच ते पण म ते ना म्हणते. सरकारनं बंद केलंण मुलांना आंदोलन ते केले तलुकाला म्हण. पण मग आता ते म्हणजे री पोस्टल पण झालीूनच.
नाही ना ग तुला छानच आहे करायला काहीतरी ते करायचं ना तू
नाही मी करीत होते स्टेज करत होते. ते मीघण केलं त्याच्या पैसे ते सगळं टाकलं प मग ते बंदच उ राहि मग कशालाली मे. त्यां सगळ वायायलाो.
हा बे ते बी ग मगजून कसं आहे. आपले लोक ना आपले मम्मी पप्पा एवढे कष्ट करते कशसाठी करते ग एक एक रुप करणं सोपं नाही ना.
ते मी नाही केलं मग म्हणजे आता आपण बोलून राहिल तर ते डाईप राहिलं मग. म्हणजे सरकार त हे म्हण आता त्याची जरतच नाही राहिली ना पहिले कस. एवढं हे नव्हतं आता सगळी पण आता.
आता ल अवघड निघलं ग बा आमच्या टायमालाच.
ना पाहि न होतनी एवढं.
हा आमच्या टायमाला ल काहीच एवढं विशेष नव्हतच बरं का.
हा.
आमच्या टायला एकम सि्पल शा हो्या आम्हीिल्हा परिषदला शिकलो आणि आमची पोरा जिल परिषदला शाळा श चिकन पाहि.
आता त्यांना मुलांना आहेा ना शिकायला. आपल्या टाइम मा बाप बोोल. तशी नव्ह्या आता आहे ना परिस्थिती तशी.
अगं ते म्हणजे इथंचशा आहे टाकलं त्यांना ते घरी किती पाच पाच मिनिटला येतील ज..
पाच पाच मिनिटला ये ना. शिक्षण झेडपीयचं शिक्षण झेडपीयचं तर आ. तिच्या लोक काही लक्ष देत नाही फोन घेऊन बसून जात्या
फोनजून हे पाय आता आपण तिथून येणार जाणार आहे चोवीस तास. आपण जर गेलो नाही पप्पा आले चाल सोबत मम्मी आली चालो सोबत काका दिसले काका सोबत. म्हणजे प्रत्येक माणूस दिसणार आहे ना येणार आपल्याला चोवीस तास तिथून येणं जाणार ना.
हा.
एमा पण तेच तेच मा न. हा अगं आम्ही सकाळी ते सवितावईण नाही का.
हा हा..
त्यांला भेटायला गेलतो ना तर पोरा अशी पाऊस अशी मस्त पळत होते लगे.
टीचर ल लोक लक्ष दिलेत ना मग.
मग तेच ना म्हणलं आता घरी इथं पावसात खेवराले घरी किती वेळेत जायचे ओल्लेहून.
पोर शाळेत कमीन गाले जास्त दुख.
हा आता तू पाय तुला तिथून दिसत पण अस. ग रोड वर जरा एकदा उतरले डायरेक्ट खाली मी का त्या येऊ शिकपूर की जाती ती तरी दुकानात जाते का.
म
दुकानात नाहीच ना. दुकानातल्या ना खाल्ल्यान कुठं मास येतो.
हा आणि प्रायव्हेट शा आहे तसं नि ना लग घेऊन केलं तर कोणी वारीत झाली ना.
तेच जव बस येन. ती समजा ते आपल्या कााब्यातून साडेसात ला जाते. तर सव्वा चार साडेचार ला आपल्या ताब्यात येत्या.
मग आणि सगळी जिमेदारी त्यांची जाते मग.
झालंच पाहिजे हा जिम्ेदारी सली त्यांची आपण त्यांना विचारतेऊ ना.
मग.
आपल्याला थोडी कोणा आला विचारततोयेत.
आणि त्यां
आणि तर मग तू ते इथ जर आपण त्याला शा, आपण जर त्यांना विचारायला गेलो इथले शिक्षकांना आणि तुम्ही तुमच्या मुलाला. कवा धडलं शाळेचा टाइम काय आहे. ते उलटा आपल्याला प्रश्न विचारते
हा ते पण आणि प्रायवे्हेट शाळेच. काही शाळेच शिक्षण मध्ये प सर हो मुलग. पहि म दुसरी ला चलं तर त्यांना मराठी खडाखड वाचता येेते हे खालच्या शाळेतले म्हणजे,, झेडपी शाळेच्या मुलांना सातवी आठ लोकंग मराठी वाचता येत नाही.
अं हे आमची छोटी पोरगी शाळेत नाही जात का.
हा हा
तिला रस्त्यावर आडव तिला विचवर आशिष सांगित तती ए फॉर ॲपल बी फॉर बॉ
नाही इथ इथल्या मुलांना दुसरीच्या मुलांना पण त्यांचे स्वतःची नावाची स्पेलिंग सध शद्ध माणतायत नाही
नाहीत तू काय कर आता माझं तर समज समजलं. एखांदे वेळेस जर प्रणव जर भेटला त्याला उभं करायचं. त्याला इंग्लिश नाही मराठी वाचायला लाव. कसा वाचतो तो.
हावं. त्याला सगळं येत म्हणत्या वाचता.
त्याला म्हणलं की पूर मराठीबी, इंग्लिशबी असं खड - - खड वाचितो. आपल्याला समजत नइ. अक्षर भी पायलीत तेलवन नाही. तू त्याच अक्षर पायं. अक्षर लई भारी हाय त्याच.
हा का.
हा. अक्षर मराठीचं पण आणि इंग्लिशच पण, पण मी त्याला म्हणजे अस असं कधीचं - - चांगलं म्हणत नाही बर का तू.
त तो शा म्हणजे किती कितवीत हाय तो?
तो आता सांवीला हेना.
हां का.
हम्म. पण मी त्याला कधी चांगला म्हणतच नाही ना गं.
काहुन?
माझं दोन, तीन दोन, तीन वर्ष लॉकडाऊन मध्ये चाले गेले ना तेचे - -
हा.
मग त्याचं जर पहिलं अजून ते पहिलं शिक्षण पूरं झालं असतं तर आणखीनच त्याची बुद्धी चांगली झाली असती.
ते पण है.
लॉकडाऊन पुरान जास्त फोनच पाहिले ना गं.
हां. दोन दिवस
हा.
तुम्ही पण?
ते कोरोनाचं खूप हो - -
मला टामच नाही. मी त्याचा अभ्यास घेतच नाही. नुसतं सांगेल राहत सगळी सांगुन देते. तुझा तुझा अभ्यास- - एवढं एवढं हे झालंच पाहिजे. काम ते सार निरमळ चिरमळ हे कपडे तेथं ठेवुन
काम पण करत - -
हा ना. तर सांगितलं मग घर आणि ते पुसतो. घर इतकं स्वच्छ झाडून घर ते पुसून ठेवतो तो.
बापरे! मग चांगले हे ना.
रात्री ते ना नाही ना खिचडीची तयारी केलती. खिचडी खायची होती तर.
बापरे!
घर ते, घर ते पुसून मिरच्या, लसुण - - बटाटे.
सगळ्या कामात हुशार हैमतो.
सारक. हा. साऱ्या हेच्यातय हुशार यं.
हम्.
कपडे बि असे व्यवस्थित ठेवुन.
बरं मगं.
काय करते तरी. सवय लागदी ना गं. संस्कार पण चांगले लाग- - त्यांन अजून मुलानला.
संस्कार जी घरातली राहते तेचं पुन्हा त्या घरांची - - घरच्याचीचं पद्धत चांगली नसली तर मुलानला आपण तेचं येताना मगं घरा शिव्या देणार नाही तु. मुलांच्या तोंड्या पण शिवा येत नाही ना. घरच्या शिव्या दिनं तर मुलं का शिव्या देणारं मगं.
संभाषण जास्त जे परण तेच हेना. त्यांच्या बुद्धीवर परिणाम होतो नाशा अनखी - -
आपल्या घरच्या वातावरण मूळ.
आ तुमच्या कल्लीतले तर इ इतके एक पोर एक एक गोष्ट त्याच्याशिवाय
अगं अशी मस्त बोलात काही काही परला असं आपल्याला कस तरी वाटत त्याशी बलात्या
हा इतके शुद्ध बोलात ना त्यांना प आपण म्हण तो आपण त्यांना समोयच नाही
म तच ना
ते उत
जाऊन द आपला टाइम गेला पण त्यांनचानी गेला पाहिजे
हो आता आपलं आमचं तर हा पण तुमचं तर घरा
हा तुमच आहे तुम्हाला छानस आहे अजून पण काहीतरी करायचा
काय करायचं आता आमचं फूठ वर्षी लगेन काय कायय करायचं
पण मग ते हौश असल ते शिकीतील ना
हा शिकायची बोली ना त्याला
हा मुलगा काय करतो का म
बी एस अग्रिकलचर
हा का
हा
बरे जाऊन अगं पण मग माणसं चांगले असले ना बाकी तरी काय लागत आईवडल्याची काय अपेक्षा राहते आपल्या मुलीच चांगलं झालं चांगलं ार असतो ते चांगलं असल बाकीच कायतरी म नातत नाही का नात्याेत नाही काही
नाही नाही नात्यातले नाही आहे माझ्या आत्याच्या श
ह का
हा
घरे जाऊन चांगलं असल तण मिळत ना आपल्याला
हा ते पण
मग आता मग मी कू ना किती काम करते ग लोकची इथ कामा आला जात कससाठी बाबा माझ्या मुलीच मुलाच चांगलं आलं पाहिजे
हा मग ते पण का कोणासाठी करते आपल्यासाठीच करते ना
हम ते फक्त आपण जाणीव ठेवली पाहिजे आपण आपल्यासाठी
हो आपण आपल्या माूची जाणणीव ठेवलं तर ह नाहीत काय
आजकाल मुलग जाणीव नाही ठे ना ना ग नाही जाणीव नाही आजकाल
कोणालास नाही निसलो माला पाच
हम्म आता एक का होई ना आता आता समजा पहिले कसे राहत होते काय राहत होते पण आता आई गेली आता किती किंमत कळण आहेल ना आईची
याची तर किंमत नाही आहेे आता ते म इ एं राहिले फिर राहियले ला नाही पो म म्हणे जे झालं ते झालं आता कलो त्याच्या आठून काढयची म्हणे असं म्हणतो त
आता नाही समज ना ज्या टायमाला ठेच लागते त्या टायमाला आई आपली जवळ येत ना तेव्हा असंमजत आईची किंमत काय राह
आई आयत रा ककळ ना द जाऊ राहिली का त्या तिची किंमत नाही गेली मला कळ ना
तेच ना
बरं जाऊन द्या मग घजावरून घेऊन झाले का मग
हा जेवण झालं सकाळीच जेवण करून आलो ना
हा
मम्मी बाजारला आले काय
नाही ना मम्मी बाजायला देई ना आता
ना का अजर नाही गेली
नाही आज गेरीलं ना आता
कामावरल घरातलं
हाव घरातलं सगळं काम मम्मीच करून घेते मी नाही करीत
काम आवरलं कामा आवरलं म्हणलं घरातलं
हा सगळं आवडलं ना
हा धुन भांडी
सगळं
बाई पावसाचा धून पण वाळत नाही ना ग
नाही दोनचं लईट दोन ग घा मधी बाहेर टाका घ्या मधी बाहेर टाका अस चालू राहत
आम्ही ना असंच याच्यात आज मधीच टाकलो होत प्याच्या आवीत सारू
ह्यांचे हवेत पण ते वाळत नाही ना वाश होतो ना मग कपड्यांचा
गाऊन येऊ राहिला आता पोरायची शाळेचे कपडे सुट्टी ची दिवशी धुयाले बाजून पण नाही ते आता धुतल्या शिवाय पाऱ्याय नाय राहत ना पोराची शाळेच कापड धुयाय च लागते ना
म आता काय माहिती आस्त धुतलेस नाही आता चालू बाई काम बी
हा हाव कलून घ्या मग
होव चालेू आमचं गोबीला हा गोबीला भी तो
हा लवून घ्या गोबी मग बोलू आपण